हो बोल हॅलो! हाय. हाय. ठीक. व्हय काय? मुंबईला फिरतोय. मुंबईला फिरतोय म्हटलं.
होयं मुंबईला आलोय जर फिरून, फिरून घेतो सुट्टी आहे तोवर.
होय मुंबई मरीन ड्राईव्हला. फिरतोय जरा आलायम.
हम्म हा मरीन ड्रायव्हला गेलो. जीवदानीला पण जायचंय उद्या.
व्हय. तू कुठेये? मरीन ड्राईव्ह ला ये. मी पण मरीन ड्राइव्ह लाच ये आत्ता. आता जीवदानी ला हाय. तू आता जीवदानीला हायस. उद्या. मी आता मरीनड्राइव्हला हाय.
होय काय?
होय..
हम्म. मरीन ड्राईव्ह पण चांगला आहे. रे मस्त फिरण्यासारखा.
होय म्हणून आता संध्याकाळचं आलो. फिरत होतो. वानखेडे बघितलेल.
हा. इथंच राहतोय काय?
हम्म.
मरीन ड्रायव्ह त्या साईड लाच राहतोयच की ती काय? तिकडे.
नाही, नाही नाम आहे. गोरेगाव म्हणून आहे गोरेगाव, गोरेगाव.
हा हा हा हा..
मेन मुंबई आहे तिकडे मी गोरेगावला.
हा हा हा हां. हम्म ईथे हाय का राहतो काय?
हम्म. हम. किरक आहे शोरमा देऊ का? पाठवून
आं?
शोरूमं
काय बोलतोय?
शोरमा देऊ काय? पाठवून. हा चुरमा खातोय.
शोरमा खाता होय दे ना, दे ना. पाठव ना.
देतो. देतो.
हम्म.
व्हिडिओ कॉल कर.
हम्म. हम्म. हा.
होय.
हा..
काय? म्हणतो मग बाकी. फोन आता नाही. अचानक किला बनवून
काय? अचानक केलाय. थोडं काम होतं रे.
हम्म, काय आणायचं होतं? की मुंबई वरून.
आणायचं नाही रे काम. हम्म मी काय? बोलत होतो की. एक जागा पाहिजे होती, एक गावात राजापूर त्या. हा राजापूर त्या साईडला पाहिजे होती. म्हणजे हायवे आहे ना राजापुर हायवे अ मुंब
करायचं का? सांग आधी मला. जागे घर बांधणार जाग ही करणार
घर नाही बांधायचंय. पेट्रोल पंप टाकायचंय रे.
होय मग ती.. अरे तिकडे मग माझ्यापेक्षा दुसरा एक पॉईंट चांगला आहे. कात्रा देवीवाडी म्हणून तिकडे ना पस पडेल राजापूर पेट्रोल पंपच नाही आहे. तो पॉइंट एक चांगला आहे. होय.
हम्म. काय आहे की जवळ आहे की काय मला काय ते ठिकाणी काही माहिती नाही.
आमच्या आ राजपुरातून तुला पंचवीस वीस किलोमीटर आहे ते ठिकाण, पण एकदम प्रॉपर ते आजूबाजूला काही नाही. पेट्रोल राजापुरात तरी आहे.
हा. पण तिथ पेट्रोल पंप नाही. आहे ना पुढे.
नाय नाय नाय डायरेक तिकडून आता तिथे जे ठिकण आहे ना तिथून डायरेक्ट वीस किलोमीटर राजापूर पेट्रोल पंप. नाही तर पडवी ते पंधरा किलोमीट तस असे हायत. हम्म.
हा मग तेच जरा माहिती काढशील का तिथं म्हणजे जागा हाय काय विकण्यासारखी. विकण्याची कोणाचे असले तर हम्म. म्हणजे कसं जरा मला पेट्रोल पंप टाकायचं प्लॅनिंग सुरू आहे म्हणून विचारलं तुला बोललो विचारून बघूया तुझ्या जागा कुठे जर काय ओळखीनुसार काय माहिती असलं तर.
बघतो बघतो तर किती एकर हवे म्हणजे एक एकर बस होईल ना.
हा एक एकर भरपूर होईल एक एकर पाहि
अम्म तुम्हाला बोलवय लागलोय का?
वॉल्टेज म्हणजे अ जर हायवेला रोड टच असली ना तर आता म्हणजे तशी रोड टचच आहे ना.
था गुंटे गुंटे सा ऐं ऐंशी एक नव्वद हजार एककडेन गुणटा. होय.
हां हां हां हां.
तुझे बजेट मला टाक व्हॉट्सअपला. म मी बघतो त्यापर्यंत कसी जागा जास्तीत जास्त .
हा म्हणजे बघ म्हणजे जागाच आपल्या पुढं पण खर्च होणार आहे पे तो बुंप टाकायचं म्हटल्या नंतर परत ते खोदून सर्व हे करायचं तर ते येणार आहे ना मला जागा बघ दोन लाखा दोन लाखापर्यंत भेटते काय बघ. चां माहिती आणि आप आणि आपले संबंध कशे आपले म्हणजे आपण जवळच्या संबंध आहेत ना दोघांचे म्हणजे कसं त्या त्यानुसार बघ जरा करतो काय ते.
हम्म चालते चालते. बघतो बघतो कसं ठोकतो मस्तपैकी.
हम्म म्हणजे कसं तुझ्या तुझ्या म्हणजे ओळखीन तिकडे जर काही कमी होत असलं ना पैशे तर तशे बघ कारण का म्हणजे एवढं आमच्याकडे म्हणजे
आता कुठला तुझा राजा बरला नाही तर माझ्याकडेन पण ती चांगली जागा आहे तिकडे आन दोन्हीकडे बघते.
हां हां हां.
हम्म चालतेय.
हम्म म बघ कसं कायतर म्हणजे कसं मला पण आणि पुढं पण परत ते सर्व खर्चचा काम आहे ना अजून पुढे. जागा घेतली म्हणून निसतं झालं नाय परत पुढे अजून त्याच्यात काय काय करायवं लागणार ना सगळ्याचं सामान तसं हे करायला केबिन तयार करावी लागेल. तेल परत ना पेट्रोल साठी टाकी ते खालती कचावं लागेल त्याच्यासाठी टाक्या आणाव लाग तील मोठमोठ्या तर सर्वचा खर्च येईल ना. आताय हा हम्म.
चालतय बघतो कसं तरी ऍडजस्ट करतो तुझ्याठी बाकी काय तुझं दा मो गणपती येतात की डेकोरेशन सगळं आणायचं मी तो जाणार आहे उद्या मार्केटला.
जाणार आहेस मार्केट ला.
हम्म अ ते भुवनेश्वर म्हणू आहे ना फेमस. तिकडेन जाणार आहे.
म जाऊया ना मग मी पण येईन म.
तू येशील पण, उद्या फिरायला येणार आहेस ना.
उद्या जाणार आहे पण, म्हणजे ते कसं आहे मी बघूया मग कसं काय? कॅन्सल पण करीन म फिराय जायच बघूया म नाहीतर म
तर नंतर कसं रे महाग होतं रे सगळे हवे ते रेट सांगतात नंतर. आता कसं जरा स्वस्त असत ना.
मग तुला उद्याचा दिवस जर उद्याचा दिवस थांबशील काय तू? परवा जाऊया मग उद्या मी फिरून येईन जीवदानीला. परवा जाऊया मार्केटला मग, आपल्या दोघांना काय आवडे ते सगळं घेऊया काय काय वाट
हम्म हम्म मी काय ते फुलं बिला घेणार कसे. टोचायचे मस्तानी आणि पड्डे, बिड्डे मी बनवून घेणार आहे तिकडे. त्यामुळे आपला दिवस तिकडे जाईल, तू फिरूनच ये परवात जाऊ दिवसभर.
हा हा मग दिवसभर जाऊया आणि आमचं कसं आता पहिल्यांदा जुनघर होत ना जु हा पहिल्यांदा जुनं घर होता ना तेव्हा. हा. म्हणजे तेव्हा जुनं घर होत. तेव्हा कसं असं साध डेकोरेशन करायचो. आता कस नवीन झालाय ना त्यामुळे जरा परदे बिरदे चांगले लाऊन जरा करायचा डेकोरेशन. हा मग ते सगळं घ्यायचं आहे. जाऊया मग बघूया कसं काय ते.
हम्म. चालतंय, चालतंय.
लाइटिंगच तर सर्व घ्यायचंय मला.
मग मला पण ती जात नाही, तिथं माझी गेल्यावर्षी सगळी तोरणं माझी लायटी लाईट उडावली रे, गेल्या वर्षी. लाईट उड लाईट उडावली सगळीच गेली तोरण.
हा हा, हा हा.
हम्म त्यामुळे म्हटलं यंदा अगोदरच जाऊया. मग? आता मधलं यंदा लवकर जाऊ आणि लवकर घेऊया आधी किमतीतरी थोडं हे असतात तर नंतर हवेेत तसे सांगतात ते.
हम्म. पण आपण घेतला होतो म्हणजे, असे चांगल्या क्वालिटीचेच बघून घ्यायचे नाही तर असं काय. एक वर्ष झालं की दुसऱ्या दिवशी फेकून्यायला असं नको म्हणे चांगल्या दोन तीन वर्ष तरी टिकली पाहिजेत घेतलेल्यासार
होय रे. होय रे.
हा असं आहे, बघू आपण तिथं गेल्यावर कसं कसं का कसं काय काय कोणत्या रेट मध्ये कुठलं कसं आहे ते बघू आपण.
हिरवी झाळी घेणारस की नाही नवीन, ती पाट असते पण हिरवी झाळी लावायची. कोणाची साडी जाईल आणि त्याच्यावर तोरणं सोडायचे असतते.
काय, नाही रे बघत लंय ते मी. मला फोटो टाक मग नंतर मग बघिन कसं काय ते, हा.
आणि ती फुले टोचायची हे घ्यायची. हा. हे फुलं टोचायची ही घ्यायची मस्त.
हम्म हम्म हम्म हम्म हा तेच आणि, दोन त्या कुंड्या पण घ्यायच्या आहेत बाद तुला लावतात ना गणपतीच्या दोन साईडला दोन हा त्यापण जरा बघायच्यात.
फुल वेगळी भेटतात, ते वेगळी भेटत.
हा हा हा, मग तस घ्यायचं आहे मला आणि हच्यासाठी एक कंटी आपली ही घ्यायची आहे, एक गणपतीसाठी आपला हार असतो ना.
अ मी तू एक पैशचा पण पै पण घेणार वीस वीस नोटांचा तो गोलवाला ना तो पण घेणार. तो एक घेणार आहे आणि कंटी एक हिऱ्याची मस्तपैकी घेणार आहे.
हा, मग मला पण तसले हिऱ्या मधली कर. बघायची गोल्डन टाईप अशी, गोल्डन टाईप मला पाहिजे हिऱ्यातली नकोय गोल्डन मधल्या अशी पाहिजे.
हा.
तसली मला काय आहे ते बघूया कसे काय भेटते काय हम्म आणि हिरे घ्यायचे आहेत गणपतीला लावण्यासाठी.
हा डायमंड माझे कस तुझा प्रश्न येत नाही कारण माझा डन माझं कसं डायमंड परत धोतर म्हण तरी सगळं लावूनच देतो आता गणपती
हा
हाय मी पण ती ओरिजिनल घेणार आहे पण गणपतीचे तिकडे मार्केट असतं म्हणजे ओरिजिनल गणपतीच्या साइज चबाले
हम्म हम्म हा हा हा हा.
मग दहा वर्ष बघायला नको म्हजे टेन्शन नाही रे काय आमच्याली घरची बाली
हा कायमची झाली.
जेवढे श्रद्धेने करतो ते बालिक खोटी कशा म्हट एकदाच घेऊया मग गणपतीसाठी तोच करताय
हम्म होय करता करवी तर तोच आहे. हम्म हम्म त्याला खर्च नाही करायचा नाही तर कोणाला करायचा मग?
अरे आमच्या घरी पण भले तू म्हणजे माझे बाबा पित असतील पण पीत असतील तरे गणपतीच्या टायमाला ना अजिबात खर्च मूर्ती हवी तशी माझ्या मनात ती आवडते म्हणजे मी सांगतो ना तशीच म्हणजे आणि त्याच्या खर्च बाबतीत हे नाही करीत ऐना गणपती तर आरती्यावाल्यांना नाश्ता म्हण काय म्हण सगळी काय मजाच मजा असतात.
भजन होय स्वतः भजन बोलवतात बाबा परत ढोल वादन असं भरपूर काही ना काहीतरी ते असतं.
हा
मग हा मग चांगलंच आहे तुमच्याकड आपलं म्हणजे देवाच्या बाबतीत तरी म्हणजे तुम्ही सर्व चांगलंच करता व्यवस्थित एकदम हम्म हा
तेन पहिल्या दिवसापासून पेढे कचोरी ते सगळं असतं.
हा हा मग तर मजा येत असेल गणपतीतन पूर्ण?
होय.
हा ते आमच्याकडे पण मजा येते गणपतीतून.
हम आमच्याकडे डीजे डीजे असतं सर्व बॅन्जो बिन्जो वगैरे
हम्म ते
चालत बाकी ठीक ना बघ उद्या मग उद्या फिरून ये
हा हा हा हा जेवलास? हम्म हम्म.
जेवलो आत्ताच. होय आमच्याकडून हॉस्टेलला लवकर वाटतात म्हणजे हॉस्टेला म्हणतो इकडे आता हिला गेलो होतो ना अरे मरीन ड्राईव्हला हॉटेल होतं तिकडे लवकर होतो. तिकडे मग, तिकडे
हा.
पूर जाणवतो. ना रे त्यामुळे काय? एकदम पाहि रस्त्याच्या बाजूला मस्त होतं चायनीजच हॉटेल. तिकडेन गेल तिकडेन गेलेलो मस्त पैकी चालतंय बाकी तिकडं चालेल. आलेत. हम्म. चालेल. चल मग.
हा हा चालेल हा ठेवतो हम्म.